त उम ह आणि काय म्हणताय?
काय ना बाई तुमच्या ना
मला दिवसभर काय करताय आता पावसाळ्यात?
काय करू निवांतच घरी काय, खायचं, आवरायचं अकराला, काम काय असेल ते करायचं आणि झोपायचं.
कॉलेज तन काय?
अह कॉलेज आहे कि चालू होईल आता.
एवढ्या लेट
हा.
एवढ्या लेट.
काय बोललासा
एवढ्या लेट न काय, म्हटलं चालू झालं नाही का अजून म्हटलं
नाय अजून हेरा आता बघू कधी दोन दिवस करतील या
म कुठली साईड आहे.
सायन्स.
सायन्स, कितव वर्ष मग?
आता बारावीला, दुसर वर्ष चालू आहे.
आया आया.
हम् हम हम
अजून लय लामचा पल्लाय.
होय.
आम्हाला एम कॉम झालं तरी मोबाईल वापरायला येत नव्हतं, मला तर व्हॉट्सअप वापरायला येत नव्हतं.
भारी माझ्याकड आठवीपासून फोन आहे.
अय्या भारी आहे कि म, खरं बरच म्हणायचं का माहितय सगळे माहिती पाहिजे ना. सगळं वापरता या पाहिजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी कारण आता आजकाल मोबाईल शिवाय काय चालत च नाही. मला अजून पण इ गोष्टी येत नाहीत माहितीेय काय हसतात मला. एवढा असिस्टंट प्रोफेसर असून एवढ्या गोष्टी येत नाहीत म्हणून. पुस्तकाशिवाय बाहेर च नॉलेजच नाही आणि साधी टीव्ही जरी बसवली ना मोठी त्याच्यावर ते वायफाय कनेक्ट करत्यात. युट्यूब जोडतात, ते सुद्धा जोडता येत नाही मला. मला मला ते मोबाईलला ब्लू टूथ आपलं ब्लूटूथ घेतलेलं असतय नवीन ते ब्लूटूथ कनेक्ट क्ट करतात ना ते सुद्धा येत नव्हत मला मी साधा हेडफोन आणायला लावायचो त्याच्यात पिन दाबून घालायची अन ते कानाला लावायचं तसला पाहिजे म्हणायचो मी मिस्टरांना. म त्यांनी मला आत्ता शिकवल. म्ह हा
हॅलो!
इंस्टाग्राम वापरायला येत नाही. इंस्टाग्राम येत नाही वापरायला, परत फेसबुक चा काय संबंधच येत नाही.
होय काय?
नाही अजून काय येत मला. इंस्टाला हाय खरं येत नाही वापराय मला काय.
हां हां, हम हम.
ते पोस्ट काय टाकत्यात बिकत्यात तसलं काय येत नाही मला नुसतं लोकांचं बघायचं.
रिल्स छान असतात रिल्स साठी वापरायच.
आपण म्हणतो इंस्टाग्राम बाद आहे पण भरपूर त्याच्यातन काय काय घेता येतं आपल्याला.
हम्म मी असच बघतोय खर त्यातलं ते ज्वेलरी तयार करायचं मेहंदी डिझाईन असलच काहीतरी.
हा हा.
एवढं काही इंटरेस्ट नाही. मोबाईल मध्ये पण नाही टीव्हीत पण नाही, स्वयंपाक घरातली काम स्वच्छता सणवार हेच आवडत्यात मला, आवडत्यात म्हणजे आवड झाल्या माझी आता. तशी.
हम हम माझं कस झालं बहिणीच लग्न लवकर झालं ना मग तिच्याकड फोन असल्यामुळे मलाच फोन मिळाला तो. त्याच्यामुळे लवकर फोन मिळाला तिला कस दहावीत तिला मिळालेला मला आठवीत मिळाय लागला.
हम मग तिझं लग्न कधी झालं?
तिज तिज म्हणजे बारावीच झालं तिचं. लवकर केलं लग्न. लवकर केलं म्हणजे प्रॉब्लेम होता म्हणून केलं घरात.
हा हा हा हा.
काय विषय नाही ते का.
तीजी साईड कुठली होती?
आर्ट्स होती तिची साईड, खरं माझ्यावरन टक्केवारी जास्त पड लेले ऐंशी पॉईट ऐंशी टक्के पडलेले तरी पण तिन आर्ट्स घेतली. मला आवड म्हणून मी सायन्स मध्ये गेले.
आ तुम्हाला किती पडलेत मग?
बाहत्तर पॉइंट चाळीस टक्के.
हम्म. खरं कॉमर्सच बरं सगळ्यात आर्ट्सपेक्षा, सायन्सपेक्षा पण.
हू हू हू.
कॉमर्स म्हणजे त्यामध्ये पैसेच म्हणजे हिशोब व्यवहारच असतय न.
होय बरोबर आहे की.
मग पूर्ण जग पैशाशिवाय चालत तच नाही ना मग कुटला पण व्यवसाय असला तर ति तर एक तरी माणूस पाहिजेच ना हिशोब ठेवायला त्यामुळ कॉमर्स च्या माणसाशिवाय जगत चालत नाही.
कुठं पण गेलं तरी त्यो माणसाला द्नो
आहे कीअ
म्हणून त्याच कधी शिक्षण वाया जात नाही बघा आणि एका टेका वेळेला दोन दोन तीन तीन नौकऱ्या करू शकतोय. म्हणजे एखाद्या पर्सनलअ हेच अकाउंट- टंट म्हणून ते संध्याकाळी जॉब करू शकतो एखाद्या ठिकाणी जाऊन तेवढंच रोज्च डेली काय असेल ते हिशोब ठेवायचं, व्यवहार ठेवायचा.
होय. कंपनी सेक्रेटरी म्हणून दिवसभर एखाद्या ठिकाणी काम करू शकतो. होय. आता असं टोंड करू शकतोय. स्वतःच
उसे असला त त्याचा हिशोब व्यवहार आपला पण ठेवू शकतोये. कॉमरची माणसं? एक नंबर.
ह ह ह हम
विचारा कि म तुम्ही, तुमची कुठली साईड होती?
तहाआ तुमची साईड कोणती होती? बी कॉम झालंय म्हणल्यावर कॉमर्सच ना. कॉमर्स.
अअम
तेमुन मी चारल नाई एवढं च्
अ ह म
मका आज काय खेलते सा-
आज काय खेलतं सकाई दोडक्याची भाजी होती, आमटी होती काय?
हमम काय सगतो मी गडबडीत पाणी आणल्याव म्हणून कस तरी कांदा, टोमॅटो, कुटबिट सगळं मिक्सरला बारीक टाकलेला आहे. हां
आण् तु जर्रा पण टेस्ट झाला नाही. तरी पण कस् तरी खाल्ली जाऊ दे मात्र नको म्हणून. म ती भाजी पण आणि घट्ट डाळ आमटीची राहिली. मग्मी काय केलं, त्याच्यातच थोडे आले लसून पेस्ट, भरपूर कांदा, कोथिंबीर धनेपूड, जिरेपूड, तूप एक चमचा भर, हळद, हिंग
असं घालून कणे त्यातं डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ असं मिक्स करून कन् थालीपीठ लावलं. आणि सगळ्यांनी खाल्लं गप.
तेच खाल्ल गपा गपा गपा. आहाआह् म काय करायचं आता?
मात्र करण्यापेक्षा बरं ना.
होओय
मग म्हणून मग तसं केलं.
तसं केलं. तुमचं कर्नाटक बेंदोर हाऐ का महाराष्ट्र बेंदोर हाऐ? कर्नाटक. हा म्हणजे एकोणतीस तारखेला येत त्याला.
एकोणतीस तारखेला आहे?
वटपौर्णिमा आणि कर्नाटक बेंडोर. एकाच दिवशी? होय होय आठ दिवसांन हाय आता आठ दिवस बघा की कॅलेंडरमध्ये. अगं बाई कसलं भारी. हा हा, पोरगीला पण आवराय आपण बी आवरायचं पोळी आणि संध्याकाळी खाऊन उपवास सोडायचा वटपौर्णिमे चा होय तुमच्याकडं डे मटन नसतेय का त्या दिवशी?
नाही का तुमच्या इथे मटण असते?
होय आमच्यात संध्याकाळचं मटन अस कुठलं गाव? इकडे कोल्हापूर साईड.
कोल्हापूर साईडला कुठं? मग मी प्रॉपर कोल्हापुरातच आहे की.
इकडं राशेवडे भोगावती.
भोगावती.
हम्म.
कोल्हापूर साईडलाय ते? काय माहित? मी तर पहिल्यांदाच ऐकलं.
जिल्हा कोल्हापूर, तालुका कर्वे कुरुखली हो.
हम्म.
यायला लागतंय वाटतं मग? या की आमच्याकडं दहा आमच्या गावात कसं कर असते मानाची कर असते. ते तोडत्यात आणि दहा गावची पोरं पोरं बघा येत्यात कर आमच्या इथे गावात.
व्हय?
होय दहा गावची. बापरे. जागा नसतोय उभाराय, कोण कुणाच्या अंगावर पडतय हे पण कळत नाही. त्यावेळी पाऊस तर खूप असतो त्याच्यातनं पळवतात बैलं सगळी.
हा हा ते व्हिडिओ येतात मोबाईलला का नई?
हा. भारी असतं आमच्याकडे भें, आम्ही सगळेच सण मोठ्याने साजरे करतोय. छान असतं. हम्म सहा नंतर पळवतात बैल. बैल्याला दारू नट दारू पाज वतात ना ते भिन्नवण्यासाठी नटवतात पण मस् त पैकीं छान नटवतात. आधी त्याला दहा दिवस ट्रेनिंग दिले जातंय, वाट दाखवली असते गावाचा पूर्ण येडा. असं असतं आमच्याकडे. भारी असतं बेंदुर. आ? जिंकणाऱ्याला काय नसते. नव्ह ते तसं नाही बैल्या बैलांची शर्यत ते गाव गावातले एकाएका म्हणजे आता पाटलांचेत आमच्या गावात चवलेंच्या आहेत. आता वाड्यात असं कर येत्या मागून घ्यायची असत्या कर. तिला तीस चाळीस हजार रुपये खर्च जातो आता मेन आमची वाड्यात कर आहे आता. वाड्यातनं तिथं बैल पळत आला की कोपऱ्यात त्यांच्या घरात च जातोय तो मग तिनी बकरं बकरं कापून गावाला जेवण करायचं, त्याला भरपूर हे असतात ओ. पैसे खूप जातात त्याला, पण ते भारी वाटतया.
म्हणजे त्यातन काय मिळ मिळत नाही खरं ते
हा हाऊस म्हणून असते ते.
हम्म चेष्टाय काय हौस साठी एवढं खर्च